हॅलो, ह सांगा.
अग तेचं ऍक्सिडेंनच सांगाल ते हॅलो.
हम् तेच हां.
ते कुठलं म्हणल. तुमच्या बाजून होत न ते,
ते आमच्या गावात नव्हते, ते हां हॅलो.
हॅलो, हा तेच म्हणलोय तुमच्या गावचं नव्ह ते.
हा आमच्या गावचं नाव ते, य ते कुठलं कुठलं गाव म्हटलं ना बाबा. मी,
हं तिथे झाले वाटत ते, ते टोस्टला चहा काय तरी हे वाटतं चहाचं.
हम्म, तिथं कस कळाल तेनासणी.
त्याच्या म्हणजे ते कामाला जाते, ते आमचे महेश कांबळे.
हा हा हा. हा, तेच ते माहित नाही ना. हा बघितले.
ते मग त्या सं खचलं ना का मला
हम् हम्.
एकदा काय ते सर्वच दाखव.
हम हा
साय ते म्हणालता . जग मली हे घा मी म्हटलं नसल म्हटलं आता करा तुम्ही म्हटलं चांगलं कर म्हटलं ते.
हम् मी तिथच होत की लय वाईट ते झालं इथे हा.
हे म्हटलं अक्षय कुठे गेलं म्हटलं .
लई वईट स्पड होत गाडी ते अस जाऊन ते ह्याला थडकला आहे बघा
कसं कडे चांगले रे?
हम्म परतून थांबलेले ते गाडी
ते बॅगेत असतो पहिला.
ह
लाईटच मान
ते हे हा साईडच बांधलं असतंय बघ ते खांबाकत नाहीत वाईट बर त्याला जाऊन दे. तेलाही घटायचे ते त्याला काय बी होहिन त्या खांबाला
ह
असं जाऊन थडाकला ग सगळं गुंजन सगळं बाहेर पडलेलं फिरून
की म्हणजे त्याला हे नव्हतं वाटत मग ते वाचलं ते
काय काय हे? हे ना नावता नाय, नाय, नाय नाही, नाही नव्हत त्याला ह
नाही तर जरा तर पुढ एवढं बडवलं तर एअर बॅग डायरेक्ट
हम्म हम्म असे काचा बेचा भूक कोणाला झालता? ते आपला पण
काय ह
स्क्राप ला म्हटल आता ते ते का रस्ते माहित हे
हां.
हनन
ते चक्कार असते की नाही हॅलो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
ते कट कटून पडलेलं खाली
ते मयांक ने दाखविले मला ते कारडीचा फोटो टाकलं फुटलं होतं. आणि ते आतले जाळी खालती घेतली
हम्म हम्म. हम्म हम्म.
तेवढं दाखवल्या
इज्ज इज्ज नव्हतं की आता.
इंजिन होतं की आत.
हॅलो.
ते ब बोंड फुटलेल्या फायबर तेवढं इंजन होतं.
ते सगळं खाली पडलेलं ते इंजिन तुटून.
इंजन होत का मग हेला इंजन होत बघ कुठलं हॅलो.
ते फोटो सोड की मग एक. अं?
हम्म तर दाखव की तुला सोडाय सांगतो‌. विचार म्हणुन. काल मला म्हंटला तुमचा
पण लई नाही.
त्याला उठवं. इथंल
सांगतय अजून होते. दुसरं असं ते लई वाईट चालतं ते.
आबा असलं लई घंताड बी लई हो ठेवताय भाऊ मग.
काय? हम्म. त्या रस्त्याला लई येत्यात हम्म.
बघितल्यास ना तुमच्यात? गावातले ते कोण थांबतय र.
कोणं हा ते झालंत किती ते ते ते बी नेलं की घरीच. हॅलो. हा ते दुसरा महारानी ते पहिलाच नेलं की. नाही नाही काय फिरतय आता.
हा.
ते एकदाच केलं की रे पाप.
हम्म.
रविवारी झालंय ते पण.
आ?
जाग्यावरच गेलं ते तडपुन.
आता ते पोरगच होतं ना माझ्यासंग.
हम्म माझे की माझ्या एक वर्ष बारकं . हं. मग आणि काय? जेवण आता बघा. तुमचं?
आमचं झालंय बघा.
हम्म. मग
कधी येणार मग?
नाही कधी हाय बघुया आता.
कुणाकडं बघणार?
तुमच्या इकडंच की मग आणि?
निवांत आहे.
हॅलो.
काय नाही म्हटलं, तुमच्याकड सगळ.
हॅलो
हॅलो.
हॅलो हा.
हां बोल
अ कुठे कुठे आहे मग? काय आहे, आमच्याकड हम्म? ह गनतायनीबा.
निवांत आहे?
हम्म निवांत बघ ए, कधी येणार मग तुम्ही?
कधी ना कधी सांग.
बदक आलय हो ते मीच आहे तर का. हम्म.
मातसतली हय निम हाय निवांत काम कसं चाललंय हा निवांत आहे?
वांत निवांत.
कधी आता कुठे बोलले काय आता तिथल
नेमदा.
काय म्हटलंय?
हा म्हणले हा तिथ चला गाणे उंबतले असतील
हम्म
आम्हाला म्हटलं फोटो ते एवढं टाकून यायचं का बलवलनी दररोज.
नाही दररोज. का नाही, फोटो घालायचं घरला यायचं. त परावा बवलेेत काय कदा.
हा.
लई हे केलो, गेलतो. नाही नाही तुमचं कस आहे?
ह पाऊडी कसला वा पाऊडी कसला वाटत तिकड पाऊसा कमीला ना.
हम् कमी झालं घता.
कसला पाऊस पडाल का, तला वाईट पाऊसडे.
हम्म तेच की सार
आणि सळ हे जात बघ, ते आणि का आणि प आणि कठी चालू होता दोन दिवस तर पाणी येत मध्ये सगळ रोड बंद होतं आमच्याकडे. एवढा पाऊस पडला इकडं गी तमची बोडी आहे बघ पुरा
आता बुडले रे?
चालतंय
ते ते त्यांचं फुल आहे.
म ते फोन वर सांगू?
हॅलो!
हॅलो.
हम्म, त्यागच हच्यावर?
रे बारक ते पॉसिबल आहे ते ते भरून सगळ येऊन बस सग
आता कुठं कुठंपर्यंत आलाय म्हण ते पाणी?
तिकडे काय होते सोड ते ब्रिज आहे की नाही गला ब्रिज बघितलस
हम्म
ते नाही करतात.
हा हा ते नवीन बांधलेत वरती आता हा तेच. हे, वरती बांधले ते
लई बा इथं
हा.
दहाला येते तेे ते उशीर तवा बुडलेलं ते.
हा हा, मग कुटला इे हा हा.
च्या वती इडे आले. जग वाढते, आता त्या पाऊस. दोन दिवस कमी झाला ला.
ते प्युअरस आहे आपल्या तिथंपर्यंत
हा. हा म.
हम्म, ते चौक बांधलेत केक वर.
हा.
तिथपर्यंत झालंय का ते?
आणि जर पा जर कंटिन्यू पाऊस पडता. तिकड आहे, हेेत नाही सुद्धा हे बी जा तिकड पा कंटिन्यू चालू आहे तेवढं भराय, जा तिकडे खाली. पाणी नव्हतं ना, पाणी सगळं खाली चालतं त रण सगळं काढला आहे पुढं कंटिन्यू चालू होत ते जाच राहालता म थांबायं.
च अजून जायलाय काय.
हम्म आज
बंद करानी, ते बंद केलेत काय ना?
धणारळ पाणी होईल पुढ. होत नाठ तो, प हे करणार तेव्हा त्याला साठा कण्याचा. बंगप नाती.
आता सोडल्यात, का नाही ते? ते कसला जातय नवा जाते मग.
कोण, स हम्म
ह हा एकच दिवस जातंय काय ते? तेच, पाणी
नाही नाही त्याच्या पुढचं ती नदी आहे तीच कि तिथन
कुठलं?
इकडच्या पुढे इकड पुढे ते ब्रिज आहे बघ ब्रिज करत मोठं तिथ.
तेच की कसं हे तर. तेच, किती मोठं ब्रिज आहे ते सतकाटी सतकाटी ब्रिज.
सुधघ ब, तिथ तिथन जात त
ते ते ते, तिथूनच जातय ना म ते? म्स किती आहे पण
तिवणाजपूर हा, ते ड तिथे डॅम लाग तडे कुठे जाते? तिथक द्यायला क मिळतंय.
तेच क शत कटलाच मिळतं नई.
अ घटबाबा तांबा म्हणे का काय म्हणतं? ही आमची घटप्रभा नदी.
तना सुट्टी तेव्हा तो गेलेला असेल ना त्या ब्रिज
ते फळी काढलात काय आता?
कड्या ना इथल्या दडीतल्या काढानीयत अजून
हा म पाणी आलंय की कुंण ते जरा.
होय काढल्या जाई त्या आता काढलं तर राहील होय. व्हय म्हणजे दरा कमी होतो आता आता कमी झाला असं आता काल पा
हम्म हम्म.
परवा जगा मिळतोय वनं जायला का वरती जाणं होतं.
हम्म हम्म तरी पण याल ते पाणी तिकडनं कुठनं.
लई स्पीडनं हाय हो, मराठी तिकडं पाऊस लय हाय गोव्याच्या साईडला. महाराष्ट्राच तिकड आहे का ना, ही महाराष्ट्रात नाली आहे नदी. तिकडं फुडे पाऊस हाय ना जास्
हां.
हम्म.
तेच तिकडनं पाऊ पाणी आलतं बाबा ते परवा बघितलेला.